रेडशीट दुसरी होती वाटता आजुन एक?
काय ते?
तेची, खरेची
नाही नाही एकचय
दोन हायेत ना त्या ग्रुप आजुन एक नको
मालकोहन मॅडमने एकच टाकली होती
थ ते ग्रुप वर दुसऱ्या दिस अजून काही ते बरेच काही
हम्म
झाले का तुमचे?
बाकीय चार
असनका ते जस आहे तस पाठवा ना क्लिअर करू नका. हेच आता हे हा त्याची साईज कमी जास्त करता येत नाही- नाही तुला ती ओरिजिनल पाठवला, नाही ना अला नाहीणट तेच गेलते वाटत नाहीय त्या गटाला किरणराव मॅडम
हम्म
आ?
हो भेटाला आल्या ना त्या फुलंब्रीला
हो सोबत राहायला पण ना?
हम
तुमचे झाले का ते पाच?
काय?
काॅल?
झाली माझी सहव्वीस
सवी झाले मला काय पासच झाले?
मल का मीती?
हा
सबमिट क नाही, पाच कॉल झाले का? सबमिट करा पुन्हा येतील.
असं आहे का? हो! हो
पूर्ण करत चला चला पुढं मग ति- स दिसत्या
तेच होतात का? ते दुसरा अजून ज्यापरत काय? पा तेग आपल्याला लागायलाब ला
कोणासोबत बोलत? ताय का?
हत
हा का?
आ
तुच बाकी होते ना? घे पूर्ण करून. हम्. बणतय, त्यांची पोर परिसारखि
हा.
ते तर नाही म्हणतय ना? वाचलं नाही हवेस ऑडिओ रेकॉर्डिंग वगैरे असं काहीच नाही म्हटलं बोलायचं बोलतो माहित इकडे चार बाकी
सुनते त बाकी नाही माझी, एक केला त मी रात्री चार बाकी तू आण ना फोन
चेक केलं नाही वाटत ब नाही नाला
आ. कोण? जाऊ दे
मग
हॅलो.
रेश रेशाग पाठी मग का बोला मग तेच म्हणतोय ना आले पैसे बघ, बर आज काय घेतलं तिथ चाले का
हमं.
किरण रोमाणे मला त्या गटात तुमच्या एकच कॉल पाच वेळेस केली कास केली?
हो पाच वेळेस केले मी
ं तंडपर केला सुद्ध दहा मिनिट
आवाज ब्रेक होतोय तुमचा.
बरबर.
खरी का? हा दुपारी काय घेत बा घेतकी नाही रोज बंदूक पडल्यावर कस होईल सांग आपल्याला काय आपल्या अच्छा पेमेंट झाली डिसेंबर ते फेब्रुवारी ना
काय की ते बाळूसारखही सांगत नाही.
झाली इकडली रादाना
सांगत नाही नस ती होणार आहे म्हणे एवढा मेसेज पडलाय फक्त
गेले हे ऍक्टिव्ह आहेत काय ना त्यांच
हम्म
लीपिका सुमती ताई
होव का
अतिरिक्त होत ते केलं त्यानी
काय ते बाळू सर त्याच्या उनआय ते अमोल सर तर त्याच्याउनाय नाही वांधाच नाही
आहे
आ
किती किती झालं - तिकडं बघितलं तुम्ही
हा
माांधन
अतिरिक्त तीन तीन हजार पसुन दे ना - अधिक मास हा. केंद्र शासनाचे तीन तीन हजा - असतात - आपल्या तालुक्यात होत नाइत, बाकी सगळीकडं होतात.
हा! नाही म्हणे त्या दिवशी खोतकर मॅडम -
पैसे -
हम्म.
धमक्या देण्याचं काम त करता आपल्याकड लोकसे -
तेआई -
काम करायच - हा आम्हीत कामच करत नाइ.
बर
पाणी पात चांगलं काम चाल्लय फक्त लोकांच्या . त्या बिचाऱ्या! काय नाव त्यांचं? आघाडी - चांगलं काम करतात. नंदाताई आघाडे. बाजी, त्यांच्या घरच्यांना
आ का -
जास्ती आणि ऐ - दुर्केल - कुटे इत का चीद्र?
कशाला?
काय म्ह कसं झाले कट करावं तिकडं. पुन्हा परत लाता.
आजून दा मिंटं हू द्या. दहा सेकंद - नऊ मिंटं झाली.
चांगता इकडे ओके का से का बोलत म तर ब
हॅलो
हा झाली का बरोबर परत लावत मग चालू राहि फक्त टोमॅटिक कतक हो ह